हॅलो, हा येतोय का आवाज?
हो येतोय ना तुमचा आवाज, माझा आवाज येतोय तुम्हाला? हो. तुमचा आवाज खूप कमी येतोय मला. पण हो कमी येतोय.
ॲक्च्युली थोडा फोन लाच प्रॉब्लेम हाय.
एक मिनिट ह
काय म्हणता, कश्या आहात?
हॅलो!
हॅलो!
हां आता येतोय, हां बोला ना काय करताय?
तुम्ही काय करताय?
काय नाही मी पण बसलीच आहे.
हम्म! झालं का ब्लाउजच काम?
हो झालं ना आता सुरु झालंय कारण की गावाकडे पाऊस पडलाय ना त्या शेताचं काम
हो. काय लावलाय मग शेतात आता?
त आता कापूस लागवड चालू आहे.
हो ना हा आमचं पण आता एक, दोन दिवसात चालू होणार हम्म! सगळं तयारी, तयारी वगैरे करून ठेवलीय आता काय भावाचं लग्न होतं.
हो का?
थोडास पोसपन केला होता एक, दोन
अ.. तुम्ही काय लावता शेतात?
कापूसच लावणार आहे.
हो का? दुसरे पीक
म ज्वारी, बाजरी, मका
हा ते तर उन्हाळ्या दिवसात लावताना पाऊस पडला जास्त तर उन्हाळ्या दिवसात लावून घेत
हा आता पावसाळा तर फक्त आता हेच लावणार आहे कापूस हो, हम्म बाकिचे डाळी वगैरे पण लावतो.
हो का? तुम्ही काय करता?
एक्च्युली माझ्या माहेरी शेती आहे. हा. मग सगळं तिकडे डाळी वगैरे होती
मग तुम्ही हाऊस वाईफ आहे
अ सध्या, सध्या तरी हाऊस वाईफच आहे. आधी जॉब करायचे. पण बेबी लहान आहे ना एक सव सव्वा वर्षाचा आहे.
अच्छा तुमचं मुलगा
त्या घरीच आहे आणि माझं कस दोन्ही काम चालू असायचे मेकअप च पण असायचं आणि मी रिअल इस्टेटमध्येध्ये आहे
हो काजे पार्लर गले
हा तेच ना म्हट आता जशी ऑर्डर आले का तस मग अगते
हो का
मेकअप आणि हेअर्स मध्येच घेतें स्किन मध्ये नाही करत कारण की किंग मध्ये ना ते खू डिटेलमध्ये करावं लागतं
हा अे पण
के बर आणि कस अंट पण चांग मिळून जाते
हा त्याच्यात तर खूपच इन्कम म्हणजे पार्लर मध्ये हा
बी मु मग प्रॉब्लेम येते
हा त्याच्यामुळे घरचं पण बघायचं बाहेरचं पण हे अर्ध्यास नाही होत ना श बरोबर आहे मेकअप मध्ये खूपच आहे बाबा इन्कम तर खूपच आहे आता ते चालू आहेता मेकअप आणि फॅशन डिझाइनर आर्की वर्क हे चालू आहे आता
हो मी पण आता इनस्टॉल ब
मुली पण मुलींच कस असतं की कोणाकडे एक म्हणजे पैसे मागायला आपल्याला गरज पडायला न पाहिजे म्हणजे आपल्या स्वतःच्या पायावर आपण व्हायला पाहिजे पण आपला स्वतःचा खर्च आपण स्वतःच केला पाहिजे असं असतं आता आताच्या मुलींच मग करताच आहे मुली प्रयत्न आता छोटा असो कि मोठा असो स्वतः करता य ते काम
तेच ना म्हणून मग मी पण आता कस मेकअपच चालू चालू करून दिलं आता जॉब करू शकला नाही कारण की जॉब चा टायमिंग खूप जास्त होत म्हणजे मला घरून नऊ ला निघाली तर मी संध्याकाळी आठला येणार
ह
नाही आणि त्यांचं कसं जरा
आवाज खूप कमी येतोय मला
त काात रेंज पण प्रॉब्लेम थोडा ना स्पीकरचाही प्रॉब्लेम आहे
हा त्याच्यामुळेच मला कमी येतोय ना म्हण ऐकून येतय म्हण तुम्ही काय बोलताय ते हा आता बोला ना आता येतोय हा आता येतोय
ओके तेच ना माझं कस म्हणजे जॉब टायमिंग जास्त असल्यामुळे मग जॉब करता येत नाहीे आणि आता घरी बसायचं नाहीे म्हणून मग आता मेकअपच घेतलाय चालू करून
म्हणजे आताच कसं झालंय म्हणजे मेकअप कंटिन्यू म्ह जे चालूच आहे ते बंद होतच नाही उन्हाळा हिवाळा पावसा सगळ्यामध्ये म्हणजे मुलींच असं झालंय कि मी सुंदर दिसायला पाहिजे म्हणजे छोटे मोठे कार्यक्रम झाले की मेकअप म्हणजे साली पार्लरमध्येध्ये चाली प्लर मध्ये
हा ते असत आणि माझं प्लस पॉइंट कस माहित आहे ण वेन्यू जातो कोला बत नाही घरी म्हणजे कस म त्यांच्या घरी जाऊन के का ते त्यांच्या सवयनुसार असल का मग टेन्शन नसतं इकडे कास मग पार्लरला गेले इतका वेळ झाला इतका वेळ झाला मग ते तसा टेन्शन नाही
हो
फ्रीलासिंगला पण जास्त प्रेफर करतात घरी ये आणि करून जा. आणि मग कसं आपल्याला असं पार्लर टाकायची गरज पडत नाही ना. त्याच रेंट नको लाईट बिल नाही उलट क्लायंटच्याच घरी जायचं. ते तेही कम्फर्टेबल आपण कम्फर्टेबल म्हणजे जेवढं ह मेकअप करून जेवढा इन्कम येतो तेवढा आपल्या हातातच.
म आता त्यांना सांगून दिलं आपण कि मला घ्यायला ते घ्यायला पण येत आपल्या घरी काय टेशन आहे?
हा बाहेर गावी अस प्रवासा देतात त्यांच्या सोबतही नेतात.
हो देताना बरोबर आहे
तर आता सध्या तर हेच चाललंय हो, हम्म
मी पण घरी म्हणजे घरचे काम कर आणि ब्लाऊज वगैरे शिवते मला पण मस्त इनकम मिळून जाते ना ब्लाऊज मध्ये पण आता किती ब्लाउजची पण सिलाईन खूप वाढलीय. पण शहरामध्ये देता गावाकडे तर बाप खूप कमी देता. त्यांना ते पण खूपच जास्त दिसता पैसे.
हो आता सध्या आता माझ्या माहेरी आहे ना, दोनशे अडीचशे असशे चालू तर तेही माझ्या मम्मीला एवढे वाटतात. ते आम्ही पाचशे पाचशे देतो
मग घेताज ना घेताजे खूपच चालू आहे आता नाशिकला माझी बहीण आहे मी तिथं होती आता आमच्याकडे लग्न होत तेव्हा माझ काय जमलं नाहीथ यायला म्हणून ताई बोली मला आपण दोघ सोबतच जाऊ मी बोलले ठीक आहे मग ताई बोलली की माझी मैत्रिणी वरची त्याच्याकडे जा मिशन आहे तिच्याकडे आणि शिवून घे. आता मी स्वतः शिवल तिथं आणि आधी आम्ही विचारलं बाजूच्या आण तिला किती घेता तुम्ही ब्लाउज चे त्यांनी आम्हाला काय बोल साधेच ब्लाउज चारशे रुपये घेते मी एक ब्लाउज चे असे बोलले बापरे!
हो म
मग ता हा ताईनी बोलले की वरची माझी मैत्रिणी तिकडे जा दोघांची शिवून घेत तुझ
हा.. आता माझे सासरे शिवतात ना त्यांच खूप पूर्वीपासून आहे म्हणजे जवळ जवळ त्यांना आहे ना क पंचवीस त तीस वर्ष तरी झालेलेच अस मग त्यांच ते एवढे एक्सपर्ट आहेत ना म्हणजे पूर्वी त्यांचं एवढं नाव होतं ते मुंबईला जाऊ शिक कणाली होती एवढं नाव होतं म्हणजे त कोणी विचारलं ना त्यांचं एक प्रशव नकुटाकूवाळाा खाली पडे ना तर मग अहो मुलगा आला भांडे घेऊन
हा हा
तर मग माझ्या सासऱ्याच. कोणी नाव घेतलं ना हा इकडं एवढं फेमस होतय पण आता कसं थोडं त्यांना रिटायरमेंट म्हट आता घेऊन घ्या रिटायरमेंट तुम्ही.
ह तुमच्याकडेच राहता का तुमच्या सासू सा
हा हा हा सोबतच असतात ह सासू सासरे मी माझ सिस्टर ननंद येते कधीतरी? आणि माझा मुलीगला ना हम् वा त्यांचे इथे साधे ब्लाऊज तिथे तेे स्वतः पाचशे घेतात.
हो..
जात त्यांना कस ना काम करायची सवय आता घरी बसवत नाही आधी त्यांची दोन तीन शॉप होते पण आता घरी बसवत नाही म्हणून घेतात एक एक दोन दोन टाइमपास म्हणून. हा तेवढंही त्यांचं हा तेच ना तेवढं त्यांचा खर्चही नि घुन जातो.
अ शहरामध्ये ना ते खूप बोर होऊन जात म्हणून त्यांना काहीतरी काम मसायलाच पाहिजे. गावाकडचे असे असतात ते म्हातारी म्हातारी कि त्यांचे मुलं म्हणजे जॉब लागले ते बोलले की चला आमच्या सोबत तिथं राहा तुम्ही पण बसूनच इथं पण बसलेले नाही आम्ही नाही येणार आम्ही गाव गावाकडेच राहं आम्हाला गावाकडेच छान वाटत.
आता माझ्या मम्मी पप्पांना जरी मी इकडे बोल माझ्या सासरी नाहीये त्यांना शेती आणि त्यांच त्यांच तेवढंच बरं आहे. आता पप्पा पण होते बँक मॅनेजर माझ्या सेंट्रल बँक मध्ये तर मग आता ते रिटायर झाले का फुल मात शेतीत सांभाळतात आता त्यांना नकोच आहे सिडी तर नकोच म्हणतात.
हो.
आपलं आपलं काम करायचं जेवायचं झोपायचं
शरामध्ये कसे बसलेले असता गावाकडे कसं असत कोणी भेटलं की मस्त राम राम कसे आहात काय करता ये कुठे चालले फिरायला हे त्यांचं चालू असतं ना. मग त्यांना पण चांगलं वाटत की कोणीतरी आहे बोलायला शहरामध्ये ते खूप ऊन जात आपल्या सारखे आपण कसे होऊन जात बोर होऊन जात.
हा ते तरय इकडे का सो चार भिंत ना
मग अजून लहान मुलं राहिले तर चांगली गोष्ट असते ग. दिवसभर त्यांच्या म निघून जात आपलं.
ते आहे. आता यांचं तर पूर्ण दिवस जात माझ्या सासू सासल्यांचा पूर्ण दिवस बाळामध्येच निघत. बण मग त्यांचं काय हा.
त्यांना पण बोलायला चालायला मस्ती करायला ठीक आहे ना.
ते काही जास्त माझ्याकडे राहत नाहीत जसं आजी बाबा त्याला आजू आजू परत दिवसभर त्यांच्या मागे फिरत बसतो.
हा तस असत लहान बाळाचं. आपलं पण टाइमपास होऊन जातो त्यांच्यामुळे त्यांना पण चांगलं वाटतं.
हा तेवढा आपल्याला आपला फ्री टाइम पण मिळतो म्हणजे ते सांभाळत असले ना
हो. म्हणजे ते पण कंटायला नको पाहिजे म्हणून आपल्याला पण त्यांना खेळावं लागत तस ना ह.
लोक होऊन जात म्हणजे मला तेवढं कामही थोडेफार करता येतात आणि त्यांचंही मन रमून राह त त्यांनाही बोर होत नाही त्यालाही खेळणं होऊन जात. आणि ते कसं बर्याच गोष्टी शिकवतात त्याला फार धार्मिक आहे पोरगत
हो का तुमच्या हसबंड जॉबला आहे का.
हा ते गवर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर बिझनेस आहे त्यांचा.
हो का चांगली गोष्ट
काय आता महापालिकेच्या काम असल्याय का मग तेवढे करतात. हा टेंडर वगैरे येतात तेवढं मग भरून कामात असतं त्यांच सहा सात महिन्याचं
ह.
बाकी अजून आता काय चहाचा टईम झाला असेल चार ला चहाचा टाइम.
हा
आमचं तर काय आता पाहुलं येताय. म्हणून वाट बघतोय. हा ठीक आहे चालेल. चला मग.
हा चालेल बाय. हा हा.